हॅलो.
हॅलो.
बोलान ना. असतां झालंय का.
हॅलो मॅम माझा आवाज येतोय का.
हो हो हो हो हो बोल.
ओके ओके काय आपलं नाव.
हम् राधा सुरुशे.
ओके ओके अच्छा कुठ ना बोलता आहे आपण.
वाशिंग.
हम् ह् अच्छा काय करताय.
काही नाही बस नि वाण.
मी ओझरवरून बोलते.
हम्म हम्.
बाकी काय चाललंय?
काही नाही बस मजेत, तुमचं?
आम्ही पण मजेत.
काय करता तुम्ही आता सध्या? कुठे जॉबला आहे कि कॉलेज वगैरे करता.
नाही माझ आत्ताच मॅरिड झालेलं आहे मे मध्ये. तर. आता कॉलेज म्हणजे माझं बी कॉम झालेलं आहे आणि मी डी एडला आहे आता कॉलेज चालू आहे आज संडे.
अच्छा आणि कोणतं मग कॉलेज कुठं केलं तुम्ही? मॅम आवाज येतोय का माझा? हॅलो. हॅलो.